तो काय नाही
कोणाला विचारलं मी बी
हां
त्यांना हुतं खरं पहिल्यापासूनच एवढं किचकट प्रॉब्लेम द्यायला नव्हतत म्हणाली ती.
हम्म हम्म मग तुमच्यापासनच चालू झालंय वाटतं का काय गं?
काय माहित बाई, आता आमच्या ह्याच्यात पण नीट क नाही सिनियर आहेत क नाही त्यांना पण त्यांच्यावेळेस एवढं हे नव्हतं माहिताय?
तुला सर्दी झाल्या काय? सर्दी झाल्या
साधारण.
आवाज जरासं चेंज झालाय अगं.
हम्म. आता एक सेमिस्टर जास्तीत जास्त पाच महिन्याचा असतोय पाच महिन्यात एक डिझाईनचा प्रॉब्लेम ठीक आहे गं, पण सेकंड इयरला मला एकाच सेमिस्टर अ एकाच सेमिस्टरमध्ये तीन चार बिल्डिंग असं होतं ओवरऑल आठ आठ महिन्यात क नाई अकॅडमिक च मेन ब्लॉक दोन हॉस्टेल अ टीचिंग, नॉन टीचिंग आणि अ एकूण सात हे डिझाईन करायचं होतत बघ बिल्डिंग.
कधीच बाई केला का?
आणि ते सगळं त्या साईटमध्ये बसवायचं होतं ते आमच्या वेळेसच तेनी लई काय बाय काय बाय टाकत्यात.
आता आमच्या वेळेला पण तसंच झालं होतं प्रोजेक्ट अ एम कॉम ला असतात ह्याला मास्टर्सला आणि आता बी कॉम पासूनच चालू केल्यात बाई दोन दोन प्रोजेक्ट वै ताग आलाय आम्हाला पण आणि आमच्या पुढ च्या बॅकवाल्यांना नव्हतं, आमच्या दिदी त्यांनाला नव्हतं असलं काय. असं वाटालतं क नाही कुठल्या मुहूर्तावर मी बी कॉमचं ऍडमिशन घेतलोय? पहिल्या वर्षी गं.
आता झालं नव्हं तुझं?
हं आता थर्ड इयरला अजून आहे बाई एक वर्ष. आता आणि कुठलं आता आणि कुठलं प्रोजेक्ट येतंय काय माहित?
नव्हं एम कॉम करणार आहेस काय आणि पुढं?
मी करणार होतो खरं कम्प्युटरच्या क्लासचं सर काय म्हणालतं त्याच्यापेक्षा सी एच्या हाताखाली ह्याला अम्म एक्सपिरियन्सला जावा म्हणून. बघू बाई आता काय काय पप्पा काय म्हणत्यात बघू.
अ पुढं सी एला सॉरी एमकॉमला एकच वर्ष आहे काय दोन वर्ष आहे?
तसं म्हणाय झालीस तर क नाही, आता डिग्री आम्हाला क नाही तीन वर्षाची मिळत्या, पण ते चार वर्षाच केल्यात वाटतं आणि मग ये अजून एकच वर्ष केलं क नाही मास्टर्स मिळतंयच. गं एमकॉमचं. म्हणताना माझं काय डोक्यात होतं की हे करायचं चार वर्ष आणि एमकॉम किती एक वर्षाचा असतोय ते पण करायचं म्हणजे मास्टर्स डिग्री तरी मिळत्या नव्हं आपल्याला.
म्हणजे पाच वर्षाच?
हां पाच वर्षाच तुझं पाच वर्षाचच आहे नव्हं? चार वर्षाच आहे काय तुझं?
पाच वर्षाच आहे.
तुझ्या बरोबरच माझं पण हुतंय नव्हं. मग तसं करायचं म्हणालतो खरं सर म्हणालतं अ ते कशाला करत बसलायसा? एमकॉम कशाला करत बसलायसा तीन वर्षाच्या डिग्री करा आणि दोन वर्ष इ ट्रनशीपसाठी हाताखाली जावा. ते पण निपाणीत नको कोल्हापूर, सातारा, बेळगाव अशा ठिकाणी. त मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज असत्यात ऑडिटिंग करायला त्यांच्या सी एच्या हाताखाली जातोय नव्हं म्हणजे क स शिकायला जास्त मिळतया.
हम्म
आणि पुढं नोकरीसाठी पण बरं पडते असं म्हणालतत ग
हम्म
आता मला समजना झालंय काय करायचं
तुमच्या सरांनी तसा सल्ला दिलाय म्हटल्यावर मग ते कर
कारण की मी आधी प्लॅन घालून बसलोय ना की असं करायचं तसं करायचं त्यात आणि आता सरांनी सांगित म्हटल्यावर बघुया काय का
मग एक तरुण टाकून पण हे करायला येणार नाही तुम्हाला तिथ जाऊनच तुम्हालाही
कराय येत नाही आमच्या कॉलेजात रे आणि एमकमच करून द्यायला बघत नाहीत काय माहीत ना ते हला अ प्रेजन्टी कम्पल्सरी केल्याल्यात बाई काय नव्हच
हम्म
अ हिच वीच आपलं त्यांच्याकडून तर असतात इंटरनल मार्क
हो
ते दित नाहीत मग आता तसच झालंय कि बाई बिजनेस स्टडीच्या क्लासला कणी एक आठ दिवसाच काहीतरी गॅप पडलेलं वाटतं काय तरी पण आठवड्यात न कणी दोनच तास असत त्याच आणि तरी पण काही दोन मार्क कमी घातली या बाद मॅडमने त्या
हम्म हम्म
विचाराय जाऊन पण चालत नाही आणि त्यांच्या त्यांच्यात पण जरा अस कॉम्पिटिशन असतं ना सर मॅडमांच्यात
हो
कॉलेज मध्ये एक प्रोजेक्ट होत ते प्रत्येक सर सर आणि मॅडमांसनी कनी तर तुमचे विद्यार्थी निवडा आणि त्यांनाला तुम्ही शोध करायला म्हणजे वाढेल किंवा काय पण करायला जा सांग यात पहिला गीता मॅडम त्या बिझनेस स्टडीच्या त्या येऊन सांगितलं मग ते मला हा म्हटलं आणि म्ह ह्या मॅडम आल्या गं आता दोन्ही एकदम तर करू शकत नाही कुणी सांगा बाई मॉडेल लागत्यात बाई त्याला पंधरा दिवस तयार करायला ते बिल्डिंगा बिल्डिंगा तेन सगळ्या तयार कराय दुकान तेन पुठ्ठ्याच
हो
आणि त्याचा राग काढल्या का काय कुन्हा माहित बईना काय करायच सांग बईना आम्ही सगळ्याच हु म्हणून तरी चालतय
हम्म मला तर पुढं काय करू कळना झालय
आमच्यात बघायला गेलीस तर ऑलरेडी पाच वर्षाच जास्त वाटतंय पुढं मास्टर करायला
हम्म
तेच्यामुळे एक्सटर्नल मिळाल तर तेच करायच म्हणालोय मि नाही तर सलग परत सात वर्ष शिकून मग आमची डिग्रीच मी तेवीसाव्याला म्हणजे तेवीस मला कमप्लीट होतय त्यात पुढ आणि मास्टरच दोन वर्ष वाढवलं तर पंचवीस मज तिथंच हुतय
माझं पण तसंच हुतय की गं मला आता एकवीस लागणार बघ.
अगं बाळ तुझं ओव्हरऑल संपायला तुझं तेवीस हुतय तू पुढं जॉब तर करू शकत्यास दोन वर्ष पण माझं संपायलाच पंचवीस हुतय.
जॉब कधी करायची मी म?
मग तेच की हाच प्रॉब्लेम होतोय ना.
लग्नाची घंटा वाजवत्यात घरात.
बाळ मुलगुडची मावशी तरी अशी गुडग्याला बाशिंग बांधून हे झाल्यावानी हाय.
मला म्हणालती अ, तुझ पण तुझ पण वय हाय. खर तुझी डिग्रीच पाच वर्षाची आहे, त्येच्यामुळे काय करू शकत.
मला-मला मला लई राग येतोय असं म्हटलं की. जाई.
आग शाहाने अजून, आम्ही लहानाय डिग्रीच पाच वर्षाची हाय म्हणजे काय.
बग की मी तरी सांगून ठेवलोय दीदीच लग्न झाल्यावर माझ्या जर पाठ लागलासा तर बघा म्हणून.
मी पण नाई बाई लगेच करत.
तस काही डोक्यावर पडल्यास करत्यात काय माहीत. हो.
पुरी तीस-तीस पर्यंत जात्यात आम्ही किमान तीस पर्यंत तरी जाणार नाही हाय.
लग्न काय आयुष्यात हुतयच, खरं करियर महत्त्वाचं करिअर काय होणार आहे का सांग बघू.
तुला सांगा लागालोय मी लग्नानंतर करिअर करायचं म्हंटलीस होत नाही.
मग तेच की म्हणा लागलोय मी, करियर होत नाही ग. म्हणताना म्हणालोय लग्न काय हुतय कधी पण खर करियर होत नाही.
यांना कोण सांगणार यांना असं संसार म्हणजे सर्व काही असं आशातल्या बायका हाईता.
हेनाला काय माहितय सांग बई ना हे असल.
आता इथ जर कोल्हापुरात बघाय गेलीस कनी मी त्यांची तुलना ह्यांच्याशी करत नाही सोड पण, क्लास मधली जी मुलं-मुली आहेत, कनी त्यांच्या ज्या आईया आहेत, त्या वर्किंग आहेत. त्या
हा तेनाला माहीत असतय गं.
हा त्यांनी जॉब करत्यात इथ तिथ. त्येच्यामुळ त्यांना जरी विचारलीस त्यांना कणी हाऊस वाईफ पेक्षा वर्किंग चांगलं वाटतंय. आणि हाऊस वाईफ म्हणजे फक्त घरात बसून नसत्याता नव ह्या, ह्या शेताला जईत नइत?
तसल लाईफ नकोय बई.
तेणाला कणी समजावून सांगणार, आता नोकरीला जे आहे तेनी सांगावं म्हंटलं तरी पण आमचा मामा पण तसलच
हे बघ कधी पण कधी पुरुषांन सांगितलेलं वेगळं पडतंय, आणि स्त्रीन सांगितलेलं वेगळं पडतंय. मी तुला सरळ सांगतो आमच्या पाहुण्यात कधी असा सुशिक्षित एक पण नाहीय.
नई तरी काय खरंच आहे ते बाळ. एक तरी माणूस किंवा बाई हाय व्हय गं.
शिकून आडाणी शाने ही, म्हणजे असं कोण चांगल्या पोस्टला नाहीचाय ग. म्हणजे आता तू मला सांग आपल्या पाहुण्यात कोण इंजिनियर हाय, डॉक्टर हाय कि बाबा दुसरं कुठल्या तरी जॉबला हाय.
कोणाला सांगावं आता.
कोणच तस नाहीयाय. कुणाचा रेफरन्स घ्यायचा, कुणाला काय विचारायचं काय नाहीचाय कोण.
सांगू या सगळ्यांचे विचार ना बुरसटलेलेत, बुरसटलेले.
ते हाईतच.
आणि ह्या बाकीच्या कणी बाकीच्याच ऐकून पण ही आमची मम्मी पप्पा तेनी पण तशीच करायला लागली.
नाही. मम्मी पप्पा आमचे मम्मी पप्पा तरी नाहीत बघ.
पप्पा आमचं काय म्हणत नईत. आमची मम्मी ल जाऊया बाई आता.
आणि मी कुणाला कधी समजवायच्या भरीस पण पडत नाही बई. माझा वेळ मला महत्वाचाय, मी तुमच्या तो समजवण्यात घालून कधी वाया घालवणार नई. त्या यूवराजच्या नादाला येऊन तरी सगळी ही भरकटत्यातच.
नाहीतरी काय.
त्या दिवशी पण त्याच्या बी विषय सुरु होता माहित आहे काय यात्रेच्या वेळेस.
नाही काही दिवसमोर आल्यावरच मझा डोस्क फिरताला
आमचं पप्पा शांतच होतात. पप्पांची मत मला माहित आहे तरी पण पप्पा शांत होतात मी काय बोलायलाच नाही बाबा म्हटलं मला तुझ्या तोंडालाच लागायचं नाहीय, तिथे माझ विचार ऐकलं तर ते उठून जाईल.
आमचा तरी पप्पा कुठे बोलालत बोलालत तू कोण माहितय? मामा पण बोलाय नव्हत नव
निवास टका
बोलायला जीब की घेनी पण जॉब करून बस ल्यात
कोण?
निवास काका.
जॉब पण बसल्यात.
हा त्यांना त्यांनी पण काय करत हुतीत वाटत की बाई. आणि तो साजरा त्यो पण जॉबलच होता की पहिल पोरगी. कोण दिना झालतं म्हणून ह्यो सांगा लागलाय
अवघड आहे बाई उगाच म्हणलं कशाला